ह.
हॅलो.
हा येतो बरं का आवाज आता.
हा.
हा येतो, येतो बोला, हा कतलर येतोयं आवा
हो, कुठे आली आता हळदीची तयारी?
हाळदिची काय हाळद आलोय पाच ने
हा.
तीन वाजता आलो घरी थोड्या वेळा आराम केला रात्री खूप उशीर झाला होता ओ. घरी यायला मेहंदीचा कार्यक्रम होता ना.
हो.
बारा वाजले ते घरी यायला.
तुमच्याकड कस असतं हळदीला नवरा-नवरी एकत्र असतात कि वेग
नाही, नाही वेगळे-वेगळेच असते मेहंदीला ना.
नाही, नाही हळदीला.
हळदिला-हळदिला एकत्रच असता लॉचवर.
हो ना आता म नवरदेव आलेले काय इकडं?
गेले आणायला.
हो ना.
हम्, आता काय ग्लॉस वरच येतील.
हा हा. आमच्याकडं अशी पद्धत असते की हळदीला नवरदेव अ मुलीकडे असतो आदल्या दिवशी. शी घेऊन याव लागत नवरीच्या कडचे लोक जातात घ्यायला नवरदेवाला.
हा तसच आहे आमच्याकडे पण.
हं. आणि मग आनलं की एकत्र हळद लावायची आधी नवरदेवाला लावायची. म्हणजे मग उष्टी हळद नवरी
नवरीला लावायची आ तसंच
आणि मग एकत्र दोघांचे फोटोशूट वगैरे मग अता डान्स. काय ठेवलेत का नाही डान्स वगैरे तुम्ही?
नाही आम्ही नाय काय ठेवलाय छोटे पोरांनी ठेवलाय ना.
मुलं वगैरे करतील ना. असं मोठे पण आता हौशने नाचतात ना ते
नाचलो ना मेन दिला होता ना डीजे ठेवलेला.
हळद नाचवतात ना आमच्याकडे. तुमच्याकडे कसं असतं?
हा पाच जणी हळद नाचवता ना
हा मुलीचे झाले की मुलाचे नाचवायचे तिकडंचे नाचतात आण हा म रात्रीच तरी नाही म्हटलं तरी बराच उशीर होतच सगळे जेवण वगैरे आटपून लग्न कधी ये उद्या हो. लग्नाचं टायमिंग किती ये?
साडे बारा.
हो साडे बारा आता हे दोन चार दिवस काय झोप वगैरे विषयचं
नाई नाआता तेच झालंय रात्री रात्री पण नाई झाली ना आत आता पण आले झोपले पण झोप कुठ येते ओ आता झोप
हा
हम्
लग्न म्हंटल की हे असंच असत. आता लग्नांचं कसं असतं तुमच्यात
ह ताई तिथं टायमिंग अकाणा ताई काव कॉलिंग चा टायमिंग काय दाखवतोय माझ्याकडे फक्त एक मिनिट दाखवतोय बरं
दोन मिनिटं अ-तीन झाले तीन मिनिटं
माझ्याकडे टायमिंगचं दाखवून नाही राहिलं बर का.
हो का मी करते बरोबर कॉल कट.
हो चाले.
बोलत राहूया फक्त आपण
हम्म म्हटलं तुमच्याकडे विधि आ धी होणार ये का लग्नाचे का न
नंतर नंतर आता आज दुपारच टाइमिंग हे ना लग्नाचा त्याच्यामुळ लग्न झाल्या नंतरच विधी करणार त
हा ना नाही आता काही ठिकाणी असं करतात ना की अ त्या वैदिक पद्धत आधी करून घेतात आणि फक्त मंगलाष्टक दुपारी करतात.
तो डबल खर्च होऊन जातो ओ.
नाय नाय जे विधी आता काही ठिकाणी कसय जे विधी नंतर करतात ना ते कन्यादान या ओम अ सप्तपदी हे सगळं अधी करून घेतात आणि फक्त मंगलाष्टक ठेवतात अ महूर्ताच्या वेळी
हो ना म ते नाईटचं लग्न असलं का म दिवस भर तेच सगळा विधी करून घ्यायचा हा आणि म तो रात्रीचा फक्त लग्नाचा कार्यक्रम करायचा अस.
नाई काही जण आता दुपारच्या मुहूर्त असेल ना तरी पण करतात सकाळीच लवकर अ सुरू करतात वि धी सहा साडे सहाला हा आता मी बरेच दोन तीन लग्न अटेंनं केली ना दुपारचीच टायमिंग होते. पण त्यांनी सकाळी साडे सहा सात ल विधी सुरू केले. आणि साडेबारा वाजता फक् हो साडेबाराला म फक्त ते हे करतात मंगलाष्टक वगैरे आणि या नं तर काय जे मंगलाष्टक झाले का फोटोशूट जेवण झाले की लगेच पाहुणे रावळे निघून जातात आपले कारण तेवढा वेळ वाचतो ना. पुड मग
हा पण त्या वेळेस फक्त घरातले राहताना.
हा लांब जातात मग लांब जाणारे निघून जातात आणि घरचेच मग सगळे ते पुढच्या गोष्टींना राहतात. आता काही ठिकाणी जस सोयीनुसार ज्याच्या त्याच्या सोयीनुसार करतात एक अटेंड सगळे कार्यक्रम,
पाणी प्यायच.
दिवसभर थांबायला वेळ नाहीय. लोकांना त्यामुळे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आता असे कार्यक्रम उरकून घेतात आणि मग नंतर फोटोशूट वगैरे.
हा ते तर खूपच असत ओ ते तर खूपचए फोटोशूट
फोटोशूट लाच बराच वेळ जातो.
खूप खूप जातो वापरे वेटिंगला उभ कराव लागत
ह
हम्.
आणि बाकीच काय असतं, का तुमच्याकड लग्नात तेव वरमाई.
हा हा हा पण आहे. सगळं सगळंच राहत.
हा मग ते वरमाया जेव घालायला लागतात त्यांच जवळजवळ एक दीड दोन तासाचा त कार्यक्रम असतो
हा.
त्यांना ते बसवायचं मग त्यांचं ते मानपान करायचं नंतर सूनमुख बघायचं दोघांना घ्यायचं मां
मांडीवरती हा ते पण आहे ना.
ते पण आसत परत ते पायघड्या वगैरे बरंच काय काय काही काहीकड आहे ती पद्धत काहीच्या लग्नात नाही करत.
नाही आमच्याकडे असत ना.
हा का.
हं. बाकी आज काय केलं. हा काओ आज काय भाजी खाल्ली? हा.
आज आम्ही मेथीची खाल्ली.
मेथीची खाली का? करते हम हम तिथं ना हे केलं होतं आम्ही. अ भरलेलं वांग बनवलं होत. आज सकाळी बर का हा आणि हे भरलेलं वांग चपात्या आणि भात. आहो तीन वेळेस भात घातला म्हणजे दोन वेळेस घातला तो उरलाच नाही इतके लोक जेवले आम्हाला काय वाटलं थोडेच माणसे आहे होऊन जाईल. आणि तीन वेळेस चपात्या बनवल्या किती मोठ्या पिंडीच्या. ह.
नाही आता कस येणारे सगळे पाहुणे पाहुणे असतात मग त्यांना आपण म्हणू शकत नाही ना ते
हा पण ते ये लग्नाची घरची काय म्हटले. अ माणस थोडेच ये. काही निघून जातील जेवणार नाही.
अ
असं.
अशा वेळी काय होत सगळे येतात कोणी ना कोणी तर आपल्याला म्हणावंच लागतं जेवून जा. एवढं. मग स्वयंपाक अस कमी जादा होतच असतं अशा कार्यक्रमांना.
तीन वेळेस घातला नाओ भात सारखं किचन जवळ उभं होतो आज सकाळपासून.
आता काय हॉल लांब आहे का जास्त?
नाही आमच्या घरापासून जवळच हाय.
कोण आलंय ग?
मुलगा आज घरी ना तोच गेला होता नवरदेव आणयला ना. तो म तेछ काळच्याच नाही का त्या जुळ्या मुली त्याच्यात एकीला घेऊन
अ.. नवरदेव आला का म?
हो आणला ना नवरदेव आणला ना. म तो घरी आलाय आता.
हा हा.
म तुम्हाला आवरायचं असेल अजून आता कार्यक्रमाला जायचं म्हटल्यावर..
हो आवरते ना.
बाकी काय म्हणते? तर बर आहे सगळे पाहुणे वगैरे आले असतील..
गेलो होतो
तुमच्या घरातले वेगळे त्या चे वेगळे सगळीकडे फोनच असतील आज..
आमचे आता उद्या लग्न आले ते डायरेक्ट क्लासहून. हम्म आज काही आले नाही आता, उद्याच येतील.
मस्त वाटत असेल जरा सगळे कार्यक्रम अटेंड करताना. पाहुणे आले असले की बरं वाटतं जरा घर भरल्यासारखं.
बरं वाटतं पण सारखं किचन जवळ उभं रायचं काल पण गेलो तर किती मोठ्या चपात्या बनवायला बसलो. पाच वाजेपसून बसलो तर आठलाच उठलो डायरेक्ट चौघी जणी.
ते आता कस घरी करायचं म्हंटलं की थोडं तेच होत प्रॉब्लेम.
वांग बटाट्याची भाजी, भात आणि डाळ बनवला होता आचार्याने. पण चपात्या आम्हाला बनवायच्या होत्या ना!
हा.
हम्म, चौघीनी केल्या आम्ही.
काय नाही आता होईल आजचं झालं काही उद्याच लास्ट.
हा आता उद्या इकडे नाही जायचो आम्ही डायरेक्ट लॉन्स वर जाऊ लग्नाला.
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ
या आवरा आता तुमची पण तयारी करा. ठेवते.
हो झाले का बरोबर कॉल म्हणजे दहा मिनिटं झाली का?
हो हो.
ठीक आहे मी लावला असत पण आता जाउदे, उद्या. करू उद्यातर जमतो की नाही. परवा करू. चालेल हो.